हॅलो हा श्रुती
हाय बोल
कशी आहेच?
मी छान तू कशी आहेस?
मी पण मजेत मी म्हणते साताऱ्याला यावं
हा ये ना इकडे अजून शाळा सुरू व्हायच्या आ हो अजून शाळा सुरू झालेल्या नाही ये इथे म्हणजे आपण सातारा फिरायला नाहीेते तुला मी
काय काय साताऱ्यात छान बघण्यासं
छान आहे बघण्यासारखं इथे सज्जनगड आहे आपण तिथे जाऊन येऊ शकतो सज्जनगडावरती राम मंदिर आहे परत मागे मारुतीचं मंदिर आहे ठोसेघर आहे बघायला आत्ता पाणी कमी असत पण तरी तिथला निसर्ग खूप छान आहे बघण्यासारखा आहे तुला खूप आवडेल मुलंही खूप छान खेळतील परत आपण एके दिवस बागेत वगैरे जाऊ इथे बाग पण आहे
आणि तिथे काहीतरी असं मी ऐकलय की अ असं ऐक की मी तिथे एक महादेवाच मंदिर कुठेतरी साताऱ्याच्या हायवे ला आहे म्हणे हॅलो
आहेत सातारऱ्यात खूप छान- छान मंदिरं आहेत.
हम् ते काहीतरी कोटेश् कोटेश्वरच काहीत आहे म्हणून मी ऐकल
छान आहे ते सुद्धा
हम् ते काहीतरी नदीमध्ये आहे म्हणून कळवत असं
हो हो हो हो म ते माहुलीचं मंदिर आहे तिथे पण एरिया खूप छान आहे त्या त्या एरियामध्ये तर खूप शूटिंग सुद्धा झालेली आहेत पिक्चरची
म्हणजे ऍक्टरां हा हा सिरियलचे वगैरे का
सिरियल ची आहेत काही पिक्चर्सची पण आहेत जुन्या पिक्चरची पण आहेत
अच्छा
त्यामु खूप छान आहे
आणि साताऱ्यात अ म्हणजे खायला वगैरे काय काय आहे म्हणजे असं वेगळं काय प्रसिद्ध आहे वगैरे असं
सातारचं चायनीज खूप स्वाद चायनीज खूप प्रसिद्ध आहे इथं आणि चौपाटीवर तुला हवे तेवढ्या डिशेस मिळतील तुला पाहिजे तेवढं तिथे तू खाऊ शक तिथं सुद्धा खूप छान छान असत
अऍक्च्युली ते काहीतरी सुपनेकरांचा वडा आणि शाबू वडा काहीतरी
सुपनेकरांचा वडा तर अतिशय फेमस आहे साताऱ्यातला तो तर तुला खूप आवडेल तू ये आधी मग आपण भरपूर रोज फिरायला जाऊ
आणि म्हणजे अ अजून एक मी असं म्हणजे ऐकलं होतं माझी एक मैत्रिणी होती कती जाताऱ्याची अ पूर्वी तर ते काहीतरी मिसळ पण झटका मिसळ काहीतरी आहे वाटतं ना का असं
हो सटका मिसळ तर आहेच पण जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथं मॅडीची मिसळ म्हणून आहे ती एक खूप फेमस आहे ती पहिल्यापासून खूप फेमस आहे तिथही खूप छान मिसळ मिळते साताऱ्यात खायला खूप खवय्या आहेत
अच्छा आणि सातारा मला वाटत सातारा काहीतरी मिलटरी साठी प्रसिद्ध आहे असं मी ऐकलं होतं म्हणजे बरेच
हो साताार्यामध्ये सैनिक स्कूल आहे इथं इथे मुलांना खूप छान पद्धतीन शिकवलं जातं मिलिटरीच्या दृष्टीने त्यांना ट्रेन केलं जातं त्यामु ते स्कूल खूप छान आहे
तू एवढं सांगते म्हणजे सातारला आलंच पाहिजे
आलंच पाहिजे मग सातारा असं वाटतं खूप छोटा आहे पण सातार्यात बघण्यासारखं खूप
तरत कास पटार वगैरे पण आहे मस्त ते
साताराला पेन्शनर सिटी म्हणतात पण खरं बघण्यासारखं खूप छान आहे आणि आता सप्टेंबरमध्ये तर कास पठाऱावरती इ ई तकी सुंदर फुलं येतात सप्टेंबर महिन्यामध्ये त्यावेेळेस जर तू आलीस तर अजून खूप छान तेव्हाही खूप छान असत म्हणजे पाऊस कमी झालेला असतो आणि फुलं खूप सुंदर सुंदर छोटी छोटी वेगवेगळ्या प्रकारची कलरची फुलं असतात खूप सुंदर फुलं आलेली असतात म्हणजे खूप बाहेरून माणसं बघायला येतात
म्हणजे ऑल इंिया
त खूप छान येतात येतात खूप लांबून लांबून येतात आणि सोया छान केलेली आहे खाण्याची वगैरे तिथं सोय पण छान आहे रोड पण खूप चांगले केलेले आहेत आता
अच्छा म्हणजे गाडीवर वगैरे पण आप
चाललेलं आहे हो हो हो नक्कीच नक्कीच गाडीवर न जाऊ शकतो जास्त जण असले तर आपण अजून मोठी गाडी करून जाऊ शकतो
हम ह ह आणि पवा
च्या जवळ ठिकाणं आहेत महाबळेश्वर वगैरे आहे पाचगणी आहे हे थोडं साताऱ्यापेक्षा साताऱ्यामध्येच पण जवळजवळची ठिकाणं पण आहेत
ऍक्चुली काय तरी अ अ रयत वगैरे तिथं जास्त आहे ना म्हणजे असं
हो आहे ना आहे इथ कॉलेजही त्यांच आहे शाळा आहे हो हो हो परत इंजिनिअरिंग कॉलेज त्यांचंच आहे
हो ते रायचेच आहेत ना सगळे जास्त करून शिक्षणासाठी पण स् आता चांगलं आहे
हो हो हो आणि फार पूर्वी शिवाजी महाराजांची राजधानी होतीी
हो पूर्वी होती म्हणजे आता आहे की अजून हम हम अक्च्युली काहीतरी शिवाजी महाराज सज्जनग सज्जनगड नाही अ अं असं ऐकलं होतं की अ आपले अजिंक्य ताऱ्यावरती काहीतरी दोन महिने त्यांनी वास्तव केलं होतं त आधारी असताना महाराजांनी जेव्हा ते सोयराबाईनी ते अच्छा
त्यांचं बघण्यासारखं तिथं त्यांचं अ म्हणजे बांधलेलं काही आहे आणि ते एक म्हणजे साठा करून ठेवतो ना खाण्याचा वगैरे ते आहे तिथं तलाव आहे वरती गडावरती त्या ह्याच्यावर अजिंक्यदारावरती मंदिर आहे देवीचं छान
हो ते मंगळाई देवीचच मंदिर आहे ते ऐकू नये मी
आता तर त तथ्य वरती जाताना त्यांनी जे कड कडा बनवलेले आहेत त्याच्यावरती छान चित्र पण काढलेली आहेत म्हणजे तेही बघण्यास जातानाही खूप छान वाटतं बघत जायला ते पण खूप सुंदर पद्धतीने केलेले
अच्छा अ पाचगणी पण तिकडेच आहे ना काहीतरी
हो आहे पाचगणीच पठारावर जातं तिथे तर हॉर्स रायडिंग वगैरे आहे आहे ते आहे परत अजून बामणोली आहे तिथं तलावात बोटिंग करता येत
अ अच्छा म्हणजे महाबळेश्वर वशी का
हा बामणोली वगैरे बा, तापोळा, बामणोली इथे खूप छान बोटिंग वगैरे आहे मुलांना फिरायला नेण्यासाठी खूप छान छान ठिकाणं आहेत फक्त वेळ पाहिजे
हा हा. ते आहेच म्हणा नक्की नक्की येईल मी
तेव्हा त्याने अजून जास्त छान मजा येते
वॉटर पार्क वगैरे पण आहे का तिकडं? काय नाही बघ अच्छा म्हणजे सगळंच आहे तिकडे एकदा आलंच पाहिजे म्हणजे
हो हो हो नक्कीच नक्कीच फार मोठ्या प्रमाणात नाही पण छोटेस पण खूप सुंदर आहे, त्यामुळं भेट द्यायला नक्कीच आवडेल तुला
अच्छा ऍक्चुली अ माझ मस्त ते काहीतरी मी ऐकल होत की ते बगाडची यात्रा पण तिथे असती काहीतरी सात
हो हो असते असते हो हो असते ना बघाड असते बा बावधन म्हणून आहे ति ते बावधन च्या इथं बघाडा असतं ते
हम्म हम्म हम्म हम्म ओके.
ॲक्च्युली बावधनमध्ये आमचे रिलेटिव्हज पण आहेत.
ओके.
हम्म त्यामुळे त्यांच्या ते कसं प्रत्येक घरात बघाडाचा मान असतो या घरात त्या त्या त्या वेळेला त्यांच्या घरातला एक माणूस असतो म्हणजे त्यांना तो मान मिळतो वघडचा
केल्यावरच असतं ना ते काहीतरी त्यांना मान तो असं असत असतो ना ते हम्म त्यांच्याकडे ते हा हा हा हा.
आधी बघितलेले
अच्छा आपण आल्यावर जाऊया नक्की हम्म, आपण फिरूया गणपती मंदिर वगैरे सगळंच
हो हो हो हो. गणपती पण छान गणपतीच्या दिवसात तर खूप छान छान गणपती पण बसवले जातात इथं
ह
खूप छान असत देवी असतात हो, मोठ्या प्रमाणात असत
हम्म हम्म हम्म हो नवरात्र पण
हम्म आणि मुलांना मजा येते नवरात्रात देवी बसवलेल्या जातात खूप छान असतात त्या पण नाय मो ती चौकातली देवी एकदम प्रसिद्ध आहे तिथे सकाळी सकाळी आरतीही असते. गणपतीच्या वेळेसही असत
थोडक्यात भावनिक आणि सगळ्याच ह्याच्यात हे आहे सातारा हा एकच्युली
आणि अगदीच अ फार फक्त पेन्शनरच असं नाही पण अ एम आय डी सी मध्ये कंपन्या वगैरे पण आहेत चांगल्या
अच्छा हा हा हा हा
त्यामुळे असं नाही की इथं फक्त हो ना, तसं काही नाही त्यामुळ आहे छान आहे. स्कूल पण चांगल्या आहेत. जस जसं आहे आणि तुझं काय पंढरपूरची आहेस तू अह तिथं काय तिथं तर विठ्ठल आहे आपल्याला तो फेमस सगळ्यांना माहितीच आहे.
हो हो हो अ तिथे काय मंदिरं वगैरे आहेत भरपूर सगळं सात्विक वातावरण आहे
ह् क्च्युली मी पंढरपूरचीच आहे पण फार आधीच आजोबाईकडे आल्यापासून मी एकदा दोनदाच गेले असेन परत काही मी पंढरपूरला गेले नाही
ओके
त्यामुळे पंढरपूरशी एक वेगळं रिलेशन आहे माझं
अच्छा हा हा हा ह बरोबर अ ऐक ना साताऱ्यात मी ते ऐकलं होतं की अ म्हणजे असं प्रत्येकी घर एक असं गाव आहे म्हणे कुठली तरी कि तिथे सगळे सैन्य द दलात असतात ती लोकं म्हणजे त्या घरात गावात ते कुठलं तर एक प्रसिद्ध गाव आहे ना असं काहीतरी
मा नाही बघायला लागेल माझ्या मैत्रिणीला विचारून सां सांगेन मी असलं तर तुला नक्की सांगेन
ओके हम्म ह् कारण खूप जणांकडनं मी ऐकलं की तिथे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला कार्यक्रम असतात भरपूर असे ते काही ते साताऱ्या जवळचच गाव आहे म्हणे
हा जवळच असेल मूवी हा
ह् ते रामाचं मंदिर वगैरे पण आहे ना काहीतरी तिकडे आणि मेन म्हणजे े अ अस ह ऐकले की अ साताऱ्यामध्ये अकरा रुद्र मारुती आहेत म्हणजे जिल्ह्यात
हो अकरा मारुती आहेत हो
हम्म
समर्थांनी केलेलंच आहे ना ते सज्जनगडला जात ताना खालून त्यांची जे आहे ते अकरा मारून छोटी छोटी मंदिर आहेत पायऱ्यांवरून जाताना आपल्याला दिसतात सगळे
अच्छा आपण आले की बघूया सगळं
बघूया की नक्की नक्की
हम्म चालेल मी आल्यावर करेल तुला फोन
हो हो ठीक आहे चालेल ओके चल बाय
बाय हॅलो हॅलो
हॅलो
मला आवाज जातोय का हॅलो हॅलो
हॅलो
ह आवाज जातोय तुझा रेंज प्रॉब्लेम आहे का तुला रेंज प्रॉब्लेम आहे का काय हॅलो एकच मिनिट हॅलो
णे ठेऊ का मी मग परत करते